हॅलो हा येतोय का? हो येतोय येतोय.
काय म्हणता काय करते?
काय नाही निवांत आता जेवण झालं. तुमचं झालं का?
हा आवरला आवरला. आत्ताच जास्ट आवरलं. आता करून.
हो मी तुम्हालाच विचारणार होते की, आहात का फ्री म्हणून आता.
आणि तु मला तू म्हटली तरी चालेल हा काय प्रॉब्लेम नाही नाही नाही काय नाही तुझी सिस्टर आणि मी सोबतच आहे. म्हणून काही टेन्शन नाही म्हटलं तरी चालेल. काय स्वयंपाक केला आज?
आज आमच्याकडे डाळफ्राय मेथीची भाजी चपाती.
अरे बाप रे.
तुमच्याकडे?
आमच्याकडे मेनू भरपूर राहतात कारण प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळीये.
सगळ्यांच्या मागण्या वेगळ्या.
सगळ्यांच्या आणि आज नेमका सॅटरडे.
हो आज सुट्टी
हम्म मग आज तर सॅटरडे म्हणजे डिमांडिंग डे आहे ना.
हो ना मी पण आता सकाळ पुर. तच बनवलंय संध्याकाळी शेगावची येणार आहे ना पालखी आली आहे म्हणजे. शेगाव महाराजांची. गजानन महाराजांचे मग तिकडेच जायच आ संध्याकाळी.
बरंय
मग तिकडे काहीतरी प्रसाद वगैरे ठेवायचं चाललंय संध्याकाळचं. म्हणजे काका वगैरे पण आहेत ना
हम् हम हम ह्म
मग त्यांना मी सकाळी विचारत होते ते मला गे आली आहे का मी मग काल बघितलं मी आली होती. ती म्हणजे ते ग्रुपला वगैरे येतात ना.
हम् हम हं ह्म
तिथे कळालं मला काल आलीय म्हणून मग म्हटलं आज कराव जाऊ नि राव. कारण जाती परत आज सकाळी म्हणजे रात्रीच निघ तर ते परत लगेच हो पंढरपूरकडे
तेच तर पाणी पावसाच लोक कसं ट्रॅव्हल कसं करत असतील ते त्यांनाच माहिती.
खरंच बघा खरंच कसं करतात काय माहिती आता पाऊस इथ तर चालूच आहे आता कालपासुन म्हणजे आ आता सुद्धा चालूच आहे पाऊस हम्म
तेच तर ह
मग अजून काय म्हणताय तुम्ही?
काय नाही एवढंच आता आज त रुटीन तर चालू झालेली आहे आता खेळणं चालू आहे थोडा वेळात उटली खेळून झालं का मग झोपावं लागेल
मी म्हटलं आज तुम्हाला टाइम भेटतोय काय नाही कारण आज शनिवारी आहे एकतर सुट्ट्या असणार सगळ्यांना
ती काय करते? त्यांना खाऊ पिऊ घालून तुम्ही खेळा बाबा थोडा वेळ मग मी माझ इकडे रूम मध्ये आली ते निदान एखाद दोन तरी होऊन जाऊ दे
झाले तर बरंच हा
तेच ना पटकन ट्रान्स्क्रिप्शनच येईल ना मग
काही काही जणांना आलाय वाटतं ना कॉल चालू असतानाच
नाही नाही त्यांचे ना आधीचे आहेत ना त्यांनाच आलेले आहे आधिचे त्यांचे ऑलरेडी हा. ऑलरेडी त्यांचे वाले हे चालू त्यांचं फोन अ फ्रेंड चालू झालं संपलेलं आहे. आणि त्यांना ट्रान्स्क्रिप्शन आलेलं होतं पण मध्यांतरीना ट्रान्स्क्रिप्शन बंद करून दिलेलं होतं आठ दिवसापासून मग पन्नास, पन्नास येतात काही, काही ना. पण तिथे पन्नास येण्याचं नाहीये ते कंटिन्यू चालू राहतात ते टास्क अस आहेते.
हा मग बर आहे ते एक.
कंटिन्यू टास्क चालू राहतो तो. काही काही एका लेडीजने तर पूर्ण ट्वेन्टी थाउजंड केलेलेत.
बापरे.
पूर्ण ट्वेन्टी थाउजंड म्हणजे त्याला फक्त टाईप टायपिंग म्हणजे करेक्शन फस्ट पाहिजे बस टायपिंग पण नाही करेक्शन फास्ट आणि वेळ पाहिजे आपल्याला कस हे कस कंटिन्यू आपल्याला दहा मिनिट बसायच ते म्हणजे तुम्ही स्वयंपाक करता, करता बी चालू देईल शकतात फक्त नीट ऐकायचं आणि चालू द्यायच.
हा आणि कसं आपण परत इतर वेळेला कामातून एक पाच मिनिटं पण वा इकडे बसतो, तिकडे बसतो. तेव्हा पण ते केले तरी होऊन जाते.
एक पाच मिनिटात तुम्ही शंभर करू शकता.
हम्म तेच ना मग ते आता आपण स्वयंपाक हो स्विट, स्पीड पाहिजे फक्त.
तेच ना. त्याला ते खरंच छान आहे हे म्हणजे लेडीज ला वेळ न असतो प्रत्येकीला काही ना काही काम असतं म्हणून नाही शक्य होती सगळ्यांचं करायचं. पण त्याच्यात भी ना काही, काही लेडीजचे ऑडिओ ना आणि ते काय माहितीय आहे का काही, काही लिडितच आहे ना आपलेच ऑडी म्हणजे इतके काही, काहीचे ऑडिओ हे आहेत ना आपलेच ऑडिओ तिथे थोडे, थोडे कट करून, करून टाकलेले राहतात ते.
मेन म्हणजे काहीतरी पार्ट असेल तरी ते टाकत असतील ना?
मी काय सांगते तू आणि मी जेही बोलतोयना हे सुद्धा तिथं ऑडीयो मध्ये आहे.
हो तेच ना. फक्त त्यांना करेक्शन करून पाहिजेत त्यात काहीतरी हम्म.
बाकी?
मला आता दिदी तेच म्हटले की तुम्ही फ्री आहेत का मॅसेज कर वगैरे म्हणत होती तेवढ्यात तुमचा मॅसेज आला मला.
मी त्यांनाच केलेला होता आधी दिदीला पण म्हंटलं हा सॅटर्डे हाय ते घरी अस तिला दादा जाऊदे.
आहे घरी पण आता सध्या तरी ते झोपलाय ना डुगू.
हम्म, हम्म, हम्म.
त्यांनी झोपल्यावरती ही जे कामं चालू होतात.
मग ते तर आहेच.
आणि नवीन करामती चालू झाल्यात ना त्याच्यात.
आता मग आता तर मग आजिबात हात थोडा फारतोय तोय अजिबात मिळणार नाही ते रांगायला लागलं तर
एक साथ तीन पलटी खातो एकाच साईडला तरी अजून दुसऱ्या साईडला येत नाहीये. एकाच साईड ला होतोय पण ते एका साईड ला गेला की तिकडच पूर्ण जात बसतो. मग ते काल थोडस तिला टेंशन आलत की तो बेडच्या पूर्ण का कोपऱ्यात होता एक जरी अजून पलटी खाल्ला असा तर खालीच.
खली आला असता.
आणि कसं होतं ही एकटीच असतील मग थोडंसं काय किचन मध्ये काम असेल तिकडे जाव लागतय. हा झोपलाय, झोपलाय म्हणस तोपर्यंत हा कधी उठतो कळत नाही.
कळत नाही तसच होतं ना मग. आपल्याला वाटतं आपण कंटिन्यू त्यांच्या जवळ बसून राहतो त्यांना जपून आपण एवढं काम गोळा करून ठेवतो की तो झोपल्यावर करेल तो झोपल्यावर करेल. तो झोपल्यावर करायच्यासाठी आपण एवढं काम आवरून म्हणजे पडून देतो पडेल भत आणि तो झोपतो आणि करायला जे घेतलं ना तर तो उठत नाही तोर्यंत ते संपत पण एवढं काम आपल्याकडे गोळाला बत
हिची काल तेच चिडचिड होत होती रात्री. साडे अकरा वाजून गेले तरी हा झोपतच नव्हता लवकर का तर ह्याची झोप झाली होती सात ते नऊ दहापर्यंत. हां बरोबर दुसऱ्यांच्या झोपण्याच्या टायमिंगला उठला.
बरोबर आहे
मग थोडस शेजारच्याकडे वगैरे जाऊन आला पण त्यांना पण थकलेले असतात ते दोघं पण जॉब ला असतात त्यामुळे मग ते नंतरन साडे दहा पर्यंत आला तर परत घरी. जिजूस घेऊन गेले होते त्यांच्याकडे
हम् हम्
हिचं तर जेवण चालू होतं कारण हिने जेवलीच नव्हती एक एकटे जेवावं लागतात ना.
आम एकाला जावं लागतं एकाला जेवावं लागतं आमच्या आमच्या घरात ती कंडिशन होती.
ह मग आता ह्यानी कसं जिजू थकून येतं म्हणून त्याला जेवायला पहिला देते दिदी मग त्यां झालं की मग हिणी बसते मग त्यांनी तोपर्यंत फिरून आणते त्याला.
तेच तर
आणि आम्हाला बाहेर म्हणलं की आम्ही गप्प बसतो सगळं बघत.
नवीन बघण्यासाठी कलरिंग ओळख होते ना आता कलर ओळख होते नवीन नवीन कलरच अट्रॅक्शन लागेलय.
आणि कसं आता ति अजून त्याला स्क्रीन वगैरे दाखवत नाहीे म्हणजे मोबाईल नाही टी व्ही नाही काहीच नाही मग ते त्यांच्या शेजारच्या घरात गेलं की ते टीव्ही कंटिन्यू त्यांच चालू असतो कारण सासू ससर असतात. त्यामुळे ते बघत असतात हा तिथे गेला की दुसऱ्यांकडे लक्षच नसत. नुसतं टीव्ही कडे बघत असतो की हे काय आहे काय दिसतय कुठं पळापळी चालू आहे. क्रिकेट बघायला तर रोज रात्री जात होता आधी काही कळे ना का त्यातलं. पण ते पळापळी करतायत ना कोणतरी ते दिसतय ना तेच बघायला फक्त जात होता रोज.
तसच राहतं लहान मुलांच आता हाच विचार कर ना पण जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता तेव्हा आपल्याला बघाव असं कि वाटायचं आता तोचण कधी वाटतो ना माझ मोबाईल ब्लॅक अड व्हाईट करून टाकावा. हाय ऑप्शन तो पण त पोरं घेणारच नाही कारण ते कलरचा न राहात त्यांना.
हा जसं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा झालं होतं नवीन कलर टी व्ही आले तेव्हा.
टी व्ही आला तेव्हा. आपण ब्लॅक अँड व्हाईट बी जास्त कंटळा करायचो तो आपल्याला माहितीच नव्हतं ना कलर पण येतो असं. म्हणून आपण बघायचो क टीव्ही पण आहे माहितीच नव्हतं ना जेव्हा कलर टीव्ही आला तेव्हा आपण किती एक्सायटेड होतो बापरे. पाहिलेलीच नव्हती ती पहिल्यांदा पाहिल्यासारखं.
आपल्या जनरेशन मध्ये असंय की आपण सगळंच बघितलंय म्हणजे आपल्या आई वडिलांच्या पण काही थोड्या गोष्टी बघितल्या आपल्या नवीन गोष्टी आणि आता मुलांच्या पण गोष्टी आपण बघित
मी सांग ते काय लँडलाईनपासून तर तो छोटा नोकियाच्या फोनपासून तर आता अँड्रॉइड मोबाईलपर्यंत त्त
संगळ बघित लॉकडाऊन, कोरोना, महामारी सगळ्या सगळ्याच बघितल्या. पण आता
तेचना.
आता या मुलांच्या जनरेशन मध्ये आता हे हच्या मुलांना सांगतील काहीतरी की आमच्या वेळेस असं होत त आम्ही बघितलं ते बघितलं एवढ काही नाही ये असलं तरी काहीतरी वेगळंच असतील अजून काय गोष्टी आता जसं काय नवीन, नवीन एज्युकेशनल गोष्टी जे वाढत चालल्या जातात त्या गोष्टींबद्दल
अगं तुला काय सांगू काल परवा माझ्या भाचीचा बड्डे होता
हा
डेकोरेशन केलेलं होतं बाहेर समोर आमच्याकडे लग्नाचा कार्यक्रम होता समोरच बिल्डिंगमध्ये मग त्यांनी डेकोरेशन केलं होत माझ्या ह तो आता तीनच वर्षाचा आहे आणि ती पण ती पण तीनच वर्षाची झाली आता सतरा तारीख केला दोघांमध्ये आहे एखा दीड महिन्याचा फरक अंतर
हा, हा
तिकड जायचं होतं लिटरली त्यानी तिथून डेकोरेशन वरून, वरून हळूच फुल काढून घेतलं गुलाबाच आणि हा गुलाबाच फुल काढून घेतलं त्याने मला म्हटला मी म्हटलं घे, घे म्हणे समोरच घरासमोरच राहतात घे गे तुला घे म्हणे आता आमच्या काही लक्षात नाही त्याने का घेतलं आम्ही रिक्षात बसलो आता आमच्या घरापासून ते कमीत कमी हाये एक दीड तास लागतो त्याच्या घरापर्यंत जायला भावाच्या घरापर्यंत लिटरली तो साडे तीन वाजेपर्यंत त्या ढुलक्या द्यायला लागला त्या रिक्षामध्ये तरी त्या हातातून फु फुल सोडायला तयार नाही मी हाळूच त्या हातातून फुल काढून घेतलं आणि पिशवीत ठेवून घेतलं उतरल्यानंतर त्याने त्याच्या बहिणीकडे पाहिलं तिच्याकडे फुल दिसतय इच्याकडे ल माझ्याकडच फुल कुठे गेला त्याने तिने घेत क त्याने तिचं तिचं येेलो होतं ना तिने त्याने त फेकून दिलं मला आणि माझंच पाहिजे त्याला का कावर पाहिजे होतं माझ्या भाचीला द्यायला म्हणजे माझ्या मामाच्या मुलीला द्यायचंय ब ते तिचा बड्डे आहे त्याच्यासाठी
अरे बाप रे
दरवाजा उघडला तिने माझ्या मा्या वहिनीने दरवाजा उघडला वहिनीला वाटला मलाच देतो तिनी हात पुढे केला याने डायरेट हातून झटकून घेतल तुझ्यासाठी मी आणलय ब ते तिच्यासाठी आणलंय
काय वापरे लहान मुलं आज
चालेल चल
हो, हो चालेल हो, हो चालेल बाय